हॅलो.
हां हॅलो,,
येतोय आवाज हम् हम्,,
अ, आत्ता मी कॉल केला होता, तो तुमचाच होता का?
हो हो, माझंच होता.
हो ना, नाही नाव वेगळं दिसतं म्हणून म्हटला.
नाही नाही, ते वेताबाबांचं नाव आहे, देव आहे आमच्या घरामध्ये
ओके ओके, अच्छा अच्छा मी तेच म्हटलं असं नाही काय झालं,, मी ना मिस्टर आले दरवाजा उघडायला गेले ना, आणि त्यावेेळेस एकदम अचानक लक्ष, हम्म हम्म हम्म हम्म.
त्या डॉक्टरनी ना, मला पंचेचाळीस मिनिटं चालायला लावलेलेय, किंवा मग काहीतरी व्यायाम तरी करायचा की, त्याच्याने तुला घाम येईल. घाम हा आलाच पाहिजे,, अस त्यांचं म्हणणय.
अच्छा अच्छा,,
मग काय आपलं थोडस तब्येत वाढलेली राहते. मग छातीला जड जड लागतं.
हो हा हा,
वजन वाढलं का,, म्हणजे माझं वजन तर अगदी थोडं वाढलेलं आहे. तरी पण मला लई त्रास होतो.
हो ना.
हम् त्रास होतो म्हणजे की, दम लागतो मग.
हो हो हो,, बरोबर.
चढायचं वगैरे कारण गोळा्या राहता. अस, म त्याच्या नेऽ हाडा टिसुळ वगैरे होतात, म डॉक्टर लोक कॅल्शियमच्या गोळ्या देतात.
हो ना.
हं -हं
आवडच राहते मेला काही ना काही.
हा, हां, नाही अनुवानशिक राहते ते, माझ्या आईला आहे, मलाही झाल. आणि तिच्याही आईलाहे.
हो का,, अच्छा अच्छा.
हम्म,
आताना आमचे जाऊबाई हे त्यांच्या हच्या काही कोणाला हे नाही पण त्यांना इन्फेक्शनहोत लगेच होत, पावसाळ्यात काही झाल का. म्हणजे अस, थोडा फिरायला जरी गेल्या ना तर लगेच इन्फेक्शन होतात, त्या शरी राला अस.
हम् हमम,,
हा, पण मग ते काय असं, म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकांना नाही कोणाला नाही, सासरी पण नाही पण तरी त्यानां होत. हम्म, पावसाळ्यामध्ये.
आता मी एवढ फिरते ना, इतक्या वेळ मला थंडी वाजत होती. आता मला गरम व्हायला लागलंय. अस, हम्म फिरून-फिरून. फिरल्या फिर
ते पण मता डॉक्टरने सांगितलंय मला, तर मग फिरून घ्यायचं मग, काय करानार?
म काय झाल?
तेऽ
मी टाइम लावते, पंचेचाळीस मिनिटे, फक्त चक्रा मारायच्या. आणि पाऊस चालू आहे घरम भरपूर मोठा आहे इथून तिथून तिथ थून इथ. वाडाच आहे आमचा मोठा.
हा मग काही टेनशन नाही म
हम्म.
मग कायही टेनशन नाही.
हम् हा आ म्
फिरण्याला म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पंचेचाळीस मिनिट फिरण म्हणजे, काही नाही तेव्हाच होऊन जात पंधर
पण ते काय ना म्हणजे आता पाऊस चालू आहे नाही तर बाहेरच भारी वाटत फिरायला. बाहेर कस थोडस मोकळ राहत ना घरात कस इकडून सामान राहत इकडून सामान राहत, कसं फिरणार? आणि किती फिरणार.
हम्म आणि मग थायरॉइडची रोज गोळी घ्यावी लागते का?
हो सकाळी उठल्या उठल्या झोपेतून. हो ना खर त्रासच तो एक.
काही काहीची तब्येत बारीक होते ना त्याच्यामध्ये
परथायरिझन मध्ये होते आणि हायपोथायरिझन मध्ये वाढते.
अच्छा- अच्छा असआहे का?
हम्म ठी
काय नाही घेऊून काय नाही नाही का आता हे काही कॉमन आहे बघ कॉमन जेल इ तेे शुगर बीपी आणि थायरॉइड ह्या गोष्टी तर कॉमनच झालेल्या आहेत
काउमन झालंय पण त्यामुळे धोकादायक पण आहे ना
हम्म आमच्या इथे तुम्हाला सांगतेय असे दोन छोटे छोटे मुलं आहे साधारण नवऊ दहा वर्षाचे धुळे मुलं आहे दो अन्ना डायबिटीज शुगर
मला आला बाळाला होतेत
हो नाण ती शुगर तर अशी डेंजर आहे ना म्हणजे त्या लेकरांना इंजेक्शनच घ्यावं लातर जेवण करताना
हा जेवायच्या पंधरा मिनिटं आध माझ्या मम्मीला देते म्हणजे तिला गोळ्यात चालू होत्या सांगल्यावर समजत नाही का बाई नको खाऊ नको चहा घेऊ नको हे करू जेवणानंतरची झाले चारशे
हम् हम ह् ह् ह्
म्हणंदे ना काल नवाखान्यात जाऊन आलो तर डॉक्टरने दिला इंजेक्शन घ्यायचं म्हणे रोज ते डेंजर आता हा गले ते
बापरे
ते स्वतः येत येत ते काय अस आपले डॉक्टर लोक इंजेक्शन देतात तसं नाही राहता होते
नाही का
ल बारीक निडल राहती एकदम बारीक हा नॉर्मली आपल्याला अशी सुई टोचली किंवा तासण पिन टोसल्यावर कस होत तस तस पण नाही होती म्हणते एवढाही त्रास नाही होत
हा हा हा प म तेच नाव मग दुसरीकडे कुठं गेलं काही समजा आपण बाहेरगावीत मग ते बरोबरच पिऊन जावं लागत असेल ना
हा मग तेच तर
नाही का प म आता काय करणार शरीर शरीरासाठी करावच लागतं
हम शरीरासाठीच तर आरोग्य जपावं लागतय ना
हा आणि त्या आजार काय असा हौशीने थोडी येेत आता ते शरीर
आता कोणी तेव्हा स्वतः होत काही मागून घेत नाही का भाऊून हम्म
तर शरीराला आल्यावर देता ग म्हणजे
ते अस ना आता ये रे माझ्या मागल्या
हा आता काय करता नाही नाही आणि कॉमन झाली आता शुगर वगैरे थायरॉइड वगैरे या गोष्टी कॉमन म्हणजे बऱ्याच लोकांना बघते असं आहे ब हम्म असं काही खूप मेजर हे नाही बघ
तुमच्या घरामध्ये हे पण आहे का कोणाला
काय?
शुगर वगैरे?
शुगर ना? म आहे ना. म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या तर पुतण्यांना आहे. म्हणजे पुतणीला आहे. एका पुतण्याला आहे. दोन पुतण्याना आहे. दोन का तीन पुतण्यांना आहे. म्हणजे, तरी माझे पुतणे मोठे म्हणजे- तरी असतील ते- तीस पस्तीसच्या दरम्यानचे असतील ते. पण मग त्यांना पण लवकर वयाच्या मानाने- खूप लवकर लागली शुगर.
हम् हम.
हम्म. आणि पुतण्याला पण- हो ना. तेच तर. पण मग कसं, ते काय होऊन जात मग थकवा वगैरे येतो ऑफिसमध्ये काम केल्यानंतर मग- लागते. बर त्या माणसाला भूक जास्त लागते ना?
मूड स्विंग होता. चिडचिड होते.
चडचिड होते. आणि त्यात आणखी पथ्य साबुदाणा खायचा नाही, ब - बटाटा खायचा नाही. आमक खायचा नाही. गोड खायच नाही. म सगळेच खाण्यावर बंधन येत ना?
नाही जेव्हा हे बंधन येता ना? तेव्हा माणसाला तेच खायची इच्छा होती.
हां. आणि काय होतं? म्हाताऱ्या माणसांना- झालं ना थोडस पन्नाशी नंतर. म्हणजे किंवा मग काही वाटत नाहीं एवढं. पण पन्नाशीच्या आतमध्ये जर झालं तर, खाण्यापिण्याचं वय ये ना हो? सगळ्यांचं.
बरोबर.
खाण्यापिण्याचं वय असतं. आणि त्या वयात पथ्य म्हटल्यावर मग थोडं जरा- नाही म्हटलं तरी डिस्टर्बच होत माणूस ना? असं, म ते आता माझ्या पुतण्या- बाहेर सुद्धा काही लग्न वगैरे कुठे गेले तर नाही खात ते. नाही खात. ते आपल्या आपल्या घरचा डबा आणता बरोबर. ते गोड तर खात- - च नाही. पण तेलकट पण खात नाही.
तेलकटन तेलकटन त्रासच होतो. हम्म. तेलकट न त्रास होतो ना.
हम्म.
म्हणजे आपल्या लिव्हरला चरबी बिरवी येते ना त्यानी.
हम्म हम् हम्. ते एक धोकेदायकच असत बुवा.
म? कुठलीच गोष्ट चांगली नाही हो. आणि तुम्हाला देवाने दिलंय. फक्त दिलंय.
हो ना. नाही पण मग त्याची पण त्या शरीराची पण म्हणजे कसं आहे -
ह
भरपूर किंमत असते ना? शरीराची पण आपल्या किंमत कधी कळते जेव्हा असं डॅमेज होतं एखादा अवयव- तेव्हा किंमत कळते त्या शरीराची.
हां पण मग? थोडस निरोगी राहील पाहिजे होत त्यामध्ये देताना! बरोबर आहे का नाही?
अ हां मीच
तस पाहायला गेलं. त हे रस्त्यावरचे - हे लोक. हे लहान पोरं राहता त्यांना काही होत नाही.
अहो घाणीत अक्षरशः तिथेच खाता आणि तिथेच घाणीत अक्षरशः पाण्यामध्ये बघते ना -
म्हणजे -म्हणजे देव त्यांना किती सुखात ठेवतो.
हा!
तसं पाहायला गेल
त्यांना म्हणजे साध दवाखान्यात सुद्धा माहिती नसते. त्यांना दवाखाना माहिती नसतो त्यांना आणि आपण एवढी काळजी घेतो. शरीराची तरी तो दवाखाना लागतोच आहे मागे.
अहो! इथं ना ते छत्तीसगडचे समोर राहत होते. तर माझ्या दिदीच बाळ आणि तिला पण मुलगा झाला. त्यांच्यात काहीतरी थोडासा अंतर आहे.
हा!
सप्टेंबर. आणि ऑगस्ट नाही ऑक्टोबर, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अस आहे. तो तिथं बिचारी नव्या महिन्यापर्यंत ते लोक पाटे बिट्या उचलून ते गवंडी काम करतात ना! तिसरे तिसरे मजले चढले म्हण मी, नेमकं म्हणाय त्या दिवशी मी म्हटलं का जाऊदे आजच्या दिवस काही जायचं नाही. म्हणून गेले नाही. लागलं तिचं पोड दुखायला आणि चालली होती दवाखान्यात एकटीच रस्त्यातच बाळनतीन झाली.
आई बाप रे!
आणि ते बाळा वगैरे सगळ व्यवस्थित दोन मुलीये तिसरा मुलगा झाला. मग माझ्या आजी कड आणून ठेवायची. त्याला आमचं दुकान होतं ना तिथं, आजी गणेश नाव होतं ना! ते गणिया म्हणायचे गणिया का ध्यान रखो आजी. त्या अशा आणून ठेवायच्या आणि मग अ एक दिवस ना म्हणे तुमच्या दिदीच्या बाळाला घेऊन या, मग मी आणलं आता आपल्याकडे कस आता आम्ह चरस बंगल्यावरून इकड आणायचं तर मग आणलं मग त्याला मस्त छान आवरलं बिवरलं परंत थंडी चे दिवस होते त मग ते जर्किन वगैरे घातलेलं होत.
हम्म!
आणि आणलं त्याला साक्स, शूज, सँडल होते ते घालून. म्हणे! आपलं कितना ध्यान रखते हो, और हम. अरुंधती चा मुलगा. तिथं खाली असं नाली होती, पाणी वगैरे नव्हतं जात त्या नालीतून पण नाली होती.
हा!
पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांवरून जे पडलं ते त्या नालीत पडलं ते दगडा दगडांची नालीत त्या त्यांना काही नाही वाटलं ते पोर दोन मिनिटं रडलं मग सकाळी- सकाळी फुल थंडी मध्ये गार पाण्यांनी आंघोळ घालतात ते लोक काही नाही वाटत! त्यांना मी म्हटलं बाई एकत्र लागले पाय तुझं. पोराच काळजी घ्यायची तर म्हणे आमच्याकडे काही होत नाही म्हणे पोर
हो ना बघा बघा आणि आपण किती काळजी घेणार.
आणि ते लोक भहे टा नक राहतात.
हम् हम हम हम
चला आपला वेळ पण झाला इेत धन्यवाद हो.